हॅलो
आवाज येतो का
आवाज माहिते आहे तुमचा
आता येतोय ना आवाज.
हा पण तुमचा मला आवाजच येत नाही. हॅलो
हा स्पीकरवर फोन टाक म्हणजे आवाज येईल हं हॅलो आवाज येतोय ना
हा येतोय पण खूप हाळू हाळू जास्त क्लीयर ऐकायलाच येत नाही. बोला ना येतय तस हां
येतोय ना तसा काय नाही. तुझ्या मुल तेचच विचारायच किती वर्षाचा झाला.
आसच कॉल करायच ना
हो
चालेल चालेल मी तेव्हच तुम्हाला नॉर्मल कॉल केला ना मी मग बोलते.
हा आगं म्हटलं. हो हो आम्ही म्हटलं तुझ्या मुलाची चौकशी करायची होती किती वर्षाचा झालाय तो किती वर्षाचा झालंय मुलगा
काय म्हणल्या
म्हटलं मुलगा किती वर्षा
मी तुम्हाला साधा कॉल लावते थांबा एक मीनीटं
अगं म्हटलं मुलगा किती वर्षाचा झालाय